हॅलो.
हॅलो.
धनवंती ताई, राम राम.
नमस्कार. काय करते?
आई काय झोपलेली आहे आता.
जेवण झालं?
झालंना.
काय स्वयंपाक केला आज?
शेवशी बाजी हाय, गहूची बाक री.
तर शेवची भाजी बनवली होती गं कमली.
मग सकाळ संध्याकाळ दाड खावं असं नाही वाटत. भाजीपाला घ्यायचा होता, पण तो भाजीवालापण चालला गेलालं.
हो का?
हम्म.
हम्म.
ते काही गाडीवरनं एका ठिकाणी उभं करायला पाहिजे कुठतरी ते, निघूनच जातात ना. त्यांना ओरडावं लागतं, नाहीतर मग
मग आवाज आवाज द्यायचं ना लवकर?
हा का?
आवाज द्याय चना लवकर. भाजीवाला ला का
निघून जायचं ते रोडची गाडी मधून निघून जायचं होत.
निघून जायचं का?
हां एखाद्या वेळेसच इकडे येत तर मी तर नाही येत
हां
कमी घर ना इकडं त्याच्यामुळे.
शेगवाल घेतल्या मन आल्याला तीस रुपयाला चार पातं दांड्या दिल्या शेगवा
चार पाचंच
मग तिकडं मंदानला घेतले वीस रुपये पाव होते.
शे शेवगा तर संपले ना का
बाजारमध्ये भेटता ना कुठं संपले एकदम भारी होते ताजे ताजे.
ताजे ताजे मग शेवगाची भाजी बनवली काय आता?
आता खिचडी करून दिली सकाळी बनवल ग. त्या अंड्याच्या रस्सा होता. मग खिचडीवर टाकून खाऊन घेतला.
सगळ्यांनी
नाही आम्ही, मी दादू बस. हेजे पप्पा
तिकडून कधी आली फि मंदान होवून
मंदण्या होन पाचची बस बी निघून गेली बँकामध्ये टाइम होऊन गेला.
मग
मग काय एक पिकप येत होते त्या पिकप मध्येच सगळ्या पाया बसल्या लग्नासारखे स्वतःवर स्वतःच्या गोणीवर बसून आले होते. पुढं बी जागा न होत ती तुमची काकू काय म्हणतात ते संघ्या डाक्टरची बाई ती सेनाबाई मी असं सगळेच एकत्र बसून आले होते पिकअप मध्ये. हम्म.
किती महिला होत्या?
किती दहा महिल्या होत्या आणि तीही संजय डाक्टरची बाई म्हणून अकरा आणि एक गटाचे वेगळेच होते अजून हम्म. हम्
मग पैसे घ्यायला कधी जाणार?
पैसे तर पैसे बी घेऊन या आले आम्ही पाच लाख आणले. सहा लाख सांगितले हा सहा लाख सांगितलं त्यांना.
हा.
नाही एवढी कॅच नाहीय बँकामध्ये असं म्हणत होते, मग पाच लाख दिले. गडी गडी येणार नाही मी. आजच देऊन टाका सांगितलं मग दिले पाच लाख.
हा ते जातात ना ओळख त्यांची म्हणून दिले एवढे पाच लाख रुपये. नाही तर दिले नसते एवढे पैसे नाही देतात ना त्या बँक म्हणजे छोट बँक म्हण म्हणून.
देतात आम्हाला तर मागच्या वेळेस पहिल्या वेळेस, एने एक लाख पच्चीस हजार का काय दिले होते. नंतरून तीन लाख दिले हो ते आता पाच लाख दिले हे पाच लाख जर तुम्ही थेड करून दिले ना दोन तीन वर्षात तर तुम्हाला आता आठ लाख दिल असं म्हणत होते बँकावाले.
तिकडचे लोक मोठा आहे पण चांगले आहे ते किती पण काढले तरी पण भरून टाकणार.
बरून देतात हे आणि सांगत होते, बँकावाले क शहाान गावाचे एकता गटाचे म्हणजे चांगलं एक नंबर गट. चालू आहे, असं म्हणत होते आम्हाला पाच लाख दिले. एक गोटावाल्यांना दोनच लाख दिले. ते बी शहानाचच हा त्यांना दोन लाख दिले. ते बी शहाणाच देे पण ते बाया हा शहाणामधले पण! ते बाया बी मला ओळखले जात नाही.
आता तर सगळ्या गावामध्ये फिरत का कोण एखाती बाई!
एखादी बाई ती सांगू का ती शेतात शेतात राहते. ते नाही का आणि हि काय नावते तिचा नवराचं नाव? मुन्ना! मुन्ना चौहान. तिची बाई होती अजून हा हा. ती होती त्यांचा गोठ होता हा.
त्यांनी दो दोन लाख रुपये आणले का?
दोन लाख दिले. आम्हाला पाच लाख दिले.
ह
मी तर काढणार न होती, पण मॅडमांना सांगितलं मॅडम पैसे हे गटावाल्या बा पैसे घ्यायला बोलवते मग मला बी जावं लागेल. मग आपण सोबतच जाऊ पहिले जेवण करून घेऊ मग तिच्या बरोबर गेले मी मॅडमांना सांगित तर दोन वाजेची बसमध्येध्ये जाणारे पण मी तुमच्या बरोबर येणारे एक कचवरी भेटून जाईल ना मला हचत होती मॅडम माझ्या पांना कचोरी घेण्यासाठी पैसे उरून जाईल ना मॅडम घता हा चल अ मनात हो मग तेी सांगत होते ती म्हटल किती पैसे आणणारे धन्वंती ताई ल थांानणारे मॅडम मग तो किती घेणारे असं मला तर
हम्म हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो आवाज नाही येत ना ताईत तु जा
अं कस काय तू तू रेंज मध्ये नसेल ग कमली
आता रेंन्ज मध्ये आहे आणि अ पंधरा वीस मिनिट पहिले तर कोणाचच फोन लागत पण न होता आणि येत पण न होता
आणि आता
आता लागला ना
आता लागला का
सुनीता ताईने पण लावलेलं होतं मला सुनीता ताई मला फोन केलेली होती ती
मग तिच्या बरोबर फोन लावली होती ती पण किती पाच मिनटं बी नाही बोलली लगेच कट होऊन गेला
हा ना तेच ना मला पण तस
हम्म
हा
मग ती म्हणत होती पन्नास हजार मला काढून दे तुझ्या नावावर मी बरेल असं म्हणत होते
बरं आहे ठीक आहे ना मग देऊन द्यायचं ना तिला पैसे काढून
हा काढून माझ्या वाटच काढून तिला देऊन टाकते ती बरेल मग मी सगळं करेल तू फक्त काढून एवडून ते असं म्हणत
तिचा माध मानधन किती भेटत मॅडम ला
चाळीस
चाळीस
हम्म पण घरच्यांनी काहीतरी हे केले केल्यामुळे काढलेले असेल कुठ तरी पैसे उचलले ना. तिथं भरायचे. बिनाव याचा आहे फक्त हे हप्ता एवढं भराव लागत. अस म्हणत होती ती मग तिला काढून
गटाचे पैसे चांगले असतात. पण काही बायाना मागून घेतात भरत तच नाही त्याच्यामुळे हे होऊन जातो मग.
हा एक तर हे गल्ल्याचं चांगलं नाही बाई कमली.
गंल्यापेक्षा काय आपलं हे चांगलं ना बचत गट.
गल्ल्याचे पैसे गळ्याचे फाशी असं म्हणता बाई. टाइम टेबलावर भरायचं म्हणजे भरायचं. गल्ल्याचे पैसे असाय
ह ना मे महिन्यामध्ये होता ना अ दोन तारखेला मग सांगत होते आता उन्हाळ्या चे दिवस कोणाकडे पैसे असेल ना कोणाकडे नसेल तर व्याज एवढं गोळा करून परत ज्याला लागलं का त्याला देऊन देऊ. असं म्हणत होते नंतर मग लगेच बोलायला लागले की पैसे भरायचेच सगळे जेवढे खाल्लेल्ले आहे ते भरायचे. असे म्हणून दिले ते एक ताईने तिच्याकडे पैसे नसेल बिचारीला तर सगळे बोलतात तिला
मग बोलतात नाही घरी जातात पैसे मागायला. असंय बग.
तू काही काही बिकर कुठून पण आन पण आम्हाला हा आत्ताच पाहिजे रात्रीचे साडे अकरा वाजले तरी पण पाहिजेच.
आसं म्हणतात
हा ना.
हम्.
चांगलं काम नाही आहे बाई ते मी आता निघून जाणार. जानेवारी, डिसेंबर महिनाला. कुठ नाव परत नावच नाही टाकणार.
चुका भर काढून घ्यायचं ना चांगलं आहे ना कमली गल्ला किती फिराव लाग घरी घरी फिराव लाग त गल्ला घ्यायला.
माझा पण होता. माझ्या कडे व्यजचे एवढेच पैसे होते एकोणावीशे रुपये तरी पण मी तो पोवन दादा हे ना तिच्याकडे गेली ना लगेच देऊन दिला बिचारा तो मला वीस हजार रुपये
हा ना
हा
आणि वीस हजारची किती व्याज भरली
वीस सगळे सगडे तीस हजार आहे पण माझ्याकडे पंचवीसच हजार आहे आणि एक ताई घराजवळचे आहे तिला पाच हजार दिलेले आहे.
हम्म मग वीस हजार
हा माझे व्याज सो प त आणि खाताप्रमाणे साडे सोळाशे रुपये बनतात, पण ती ताईन असं देते मग तीस हजार आसं एकोणावशे रुपये भरते.
कण? तू का?
हा ना परतेक महिन्याला
प्रत्येक महिन्याला एकोणावीशे रुपये भराव लाग
मग
बाई चांगलं जे म्हण दोन हजार पकडून घे तू
समवार दोन हजार शंभरच रुपये उरते ना दोन हजारामध्ये आता हा पावसाळा पावसाळा संपला का देऊन देणार मग पैशे भरून देणार
हा चालेल
अ आता पावसाळ्यामध्ये व्याज-व्याज-व्याज फक्त भरणार, जर शेतातली पीक वगैरे आलं का मग ते सगळे भरतील.
ह ना.
तेव्हाच पैसे पण राहतात माणसाकडे नाही आता तर खतबिवारासाठीच बचत नाही.
म्हणून तर तेव्हा हे दिवाळी वर सीजन येऊन जाते ना तवा.
हा ना तेव्हा सग शेतातलं पीक. पिकून जातो ना.
हअ.
कापूस.